हा बोल की
काय मग शाळा सुरू झाली की नाही
हॅलो
हा हॅलो बोलायली मी बोलकी हॅलो शाळा शाळा सुरु झाली की नाही मग तुमच्याकडे
आमच्याकडे झाली की शाळा चालू शाळा म्हणजे मुलांची झाल्या इतरांच्या माझ्या मुली तस कॉलेज नाही त्यामुळे त्यांच कॉलेज लाईफ निवांत चालू आहे अजून त्यांना मेसेजेस यायचे कॉलेज चालू व्हायच आहे या म्हणून हम् हम्
ट्टीला कुठे गेलेलीत क नाही
सुट्टीला माहेरी तर काही जायला मिळा मिळालं नाही म्हणजे मिस्टर म्हणत होते जा जाणार असलीस तर दोन दिवस म्हणलं दोन दिवस जाऊन पोटा पूर्ण होत नाही
एक दिवस जायला एक दिवस यायला काय त्यात
हम्म नाही माझं काय जवळ आहे सोड एक अर्ध्या तासात जा आत ना भाई गाडीवरन गेल तर दहाच मिनिटात जातय घरात
हो काय माझ खूप लाब आहे मी वर्षातून एकदाच माहेरी जाते
हम् हम् आणि आम्हाला काय जाऊ वाटलं तर आम्ही गाडीवर ना असं आता हितय म्हणलं तर आता माहेर आता असं गेलं तरी चालतय हम्म
माहेर म्हंटलं की काय म्हणजे
हा माहेर म्हणलं की तो आनंद वेगळाच असतोय
हम्म
पण कस होतय आता मम्मी पण घरी नसत ना मम्मी जॉबला जात्या परत पप्पांच पण वय झालंय आत्या पण घरी आहे तिचं पण वय झालंय मग ते कस होतय आपल्याला तर इथं निवांत राहिलेलं आहे ना ते तिथं गेल्यानंतर त्यांचं तेच तेच ऐकायला पण नको वाटतंय आणि हम्म. मग ते कसं बरं त्यांच्या गोळ्या, औषध, ट्रीटमेंट पण त्यांची चालू हाय. पण कसं होतय हिथं जसं आपण हे करू शकतो य घरात मम्मी नाहीये म्हणल्यावर दिवसभर तर काय करणार असं येतय ना.
मेन तर एक घरात मम्मी असली तरच जाऊ वाटतंय.
हां म्हणजे कसं मम्मी असली की कुठं जायचं असलं काय करायचं असलं आणि माहेरात पेक्षा कस आता सासरच एवढं कनेक्शन जवळचं झालंय ना कि हां संसारात असं एवढं रमलय ना की तिकडं जाऊन आपल्याला इथं कस हक्कान आपण एखादी गोष्ट आणू शकतोय करू शकतो तोय तिथं काय कोण नको म्हणत नाही पण माझं तर ऍक्च्युली असं मत आहे म्हणजे माझ्या बाबतीत जसं घडतंय तसं मी जर गेलो ना हिथं जेवढा खर्च होत नाही तेवढा तिथं खर्च होतय, खर्च व्हाय च होऊन ए इकडं जाऊ नका, तिकडं जाऊ नका. हिथं कसं आपला पण आहे निवांत कुठेही जाऊन फिरून आलं तरी कोण काय म्हणत नाही आणि जरी सासूबाईंच्याकड गेलं तरी त्या पण काय म्हणत नाहीत त्या काय म्हणतात हल्लीच तुमचं जगच असय. कि तुम्हाला फिरल्याशिवाय जमत नाही जावा जाऊन फिरून या जावा. आणि माझं तर कस आहे सासर आणि माहेर दोन्ही पण मी बरोबर सें टर लाय राहायला. सासर पण तेवढ्याच जवळ आहे आणि माहेरपण पण तेवढ्याच जवळ आहे.
माझं त्याच्या विरुद्ध आहे सासर पण लांब आहे माहेर पण लांब आहे वर्षातून एकदाच जाणं होतंय त्यामुळं गेलं की आता पंधरा वीस दिवस राहत होते पण अ दोघं पण नाहीयेत मम्मी पण नाही पप्पा पण नाहीयेत. त्यामुळे आता तिकड ओढ कमी झाली नाही तर आधी कस वर्षातून एकदा मी सुट्टीला वर्षातून एकदाच जाणार पण पंधरा वीस दिवस जाणार, मुलं मी. मिस्टर तेवढं एकटे इकडे असायचे ते पण कॅन्टीन मध्ये जेवायचे. पण जा मुलांना घेऊन म्हणायचे ते तेवढं तेवढ म्हणजे त्यांना चेंज मुलांना पण मग ते कस गेलं की आम्ही पहिला मैत्रिणी सगळ्या भेट णार एक दिवस मैत्रिणीसाठी, दुसऱ्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणीसाठी तिसरा सगळ्या पाहुण्यांच्याकडं, मग एक दिवस रंकाळा मग एक दिवस पन्हाळा असं पंधरा दिवस कसे जातात कळायचं नाही. आता मग आता, आता नाही जात कारण मुलं पण मोठी झाली मुलांच पण आता दहावी हे ते.
हम्म.
त्यामुळे आता कुठं नाहीच गेलो ह्या वर्षी तर नाहीच गेलो मी. पण नाही आता मुलांच शाळा सुरू झाली की त्यांच तर शेड्यूलच वेगळं होत नाही कॉलेज वगैरे चालू झालं की. तर काय मुलग्याची शाळा तिचं वेगवेगळं होणार ते मग सुट्ट्या काय नाहीे आता. सासरी पण एक दिवस, दोन दिवस जाते माहेरीे पण एक दोन दिवस अस.
हम्म
हम्म, पण माहेरला गेलं की कसं आई दारात पाहिजे, पप्पा पाहिजे, ते नसले की जाऊ वाटत नाही.
होय, ते असल्यानंतर जे गोडवा आहे ना तो असं आपण नंत तर मग मागं कितीही आपल्याला बोलवू देत, ती ओढ नसत्याच.
हां आम्ही, भाऊ वगैरे आहेच चांगले भाऊ- भावज आहे. ते काय नाही प्रश्न नाही पण दारात गेल्या गेल्या आईचा चेहरा नाही दिसला, की मग ते फार वाईट वाटत. त्यामुळे नाही जरा टाळतोय मी जायला असं, पण जाते वर्षात नाही एकदा. ते येताना मग तिचा अस भर -भरून पिशव्या भरून देणे ही भाजी, अगं माझ्याकडं आहे जराशी. मिळतात दुकानं सगळ मिळतात. ते म्हटले तर किती पिशवी भरवून भरून देणार, ही डाळ घेऊन जा ती डाळ घेऊन जा, शेवया घेऊन जा, चटणी केले, लोणच केलेय, सगळं बांधून द्यायचं. ओझं होतय म्हटलं की पप्पना लावून देते की मी, तुझ्याबरोबर तुला ओझं होते.
हम्म, म्हणजे त्यांनी घरापर्यंत आणून सगळं
हा म्हणजे लांब आहे ना, मला असं दोन तीन बसेस चेंज करून. आठ तास प्रवास करून या लागते. आठ तास, आठ -आठ तास प्रवास होतो माझा. अ मी नको मला ओझं होत. ते मला ओझं होते म्हटलं तरी पण ते, आता भाजी काय आपल्याकडे मिळत नाही रानात ते सगळी भाजी सकट, घरी येस तर कोमच ते ग ऐक तरी म्हनल तरी ऐकणार असं
हो ऐक, ते कस त्यां ची हा नाही त्यांची ओढ आणि त्यांची फॅकल्टी परवाची त्यांची दृष्टी ती पूर्वीची वेगळीच होती ग. आत्ताच्या हल्लीच्या ह्याच्यात तसं नाही. आता सिटीतल्या आया हा हाय, बाय, चला झालं संपलं.
ते कसं व्हायचं माझी येता नंतर, मी जाताना एक बॅग येेऊन गेली तर येताना परत गावी चार बॅग असायच्या माझ्या, चार. चार- चार ब्यागा.
माझी बहीण पण आली ना तिचं पण असंच होतंय, ग येताना एक दोन बॅगा घेऊन येत्या दोन तीन बॅग घेऊन येते, ती कसं लांबचा प्रवास आहे महिनाभरासाठी येते ना. मग त्यांना कसं गाडीतच च दोन दिवस लागतात. दोन ते तीन दिवस. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी घरात पोहोचत ती.
हा.
आता कसं असतंय. येताना कपडे वगैरे सगळं भरपूर घेऊन येणार. पण एखादीच कपड्याची बॅग, बाकीच सगळं सामान हितन जे तिकडं भेटत नाही ना ते सगळं घेऊन जाणार हितन.
आणि ते बांधून देतात. बांधून देतातच आई वगैरे तर काय पापड हे ते
होय, आई पण आणि आम्ही कस बहिणी- बहिणी पण कसं करतोय आम्ही, एकमेकांना देणं, घेणं, तिकड न काय तर ती पाठवत्या, इकडं आम्ही काही तरी पाठवतोय.
होय.
सारखं म्हणजे असं चालूच असतं.
कारू अंत ते उस्तर कोडवा सगळ.
नाहीतर कुणाला द्यायचं.
हा त्यामागची भावना आपली. ते काय एक, दोन दिवसात खाऊन सांपते. जरी आपण घेलं किंवा कायच. पण त्याच्या पाठीची भाऊ ना ह माझ्या मम्मी दिलेय माझ्या दिदीनी दिलंय. एक वेगळच असते मी काय.
जे काय प्रेम असते ते वेगळंच असते.
हम्म.. आणि त्यात ज आपल्या कोल्हापूर साईड तर ल मला तर म्हणजे ते फलॅग. तिथं जेवढं प्रेम मिळतील. इकडं कुठं मी बघितलं नाही अस ते अनोळखी असलं तरी पण. एवढं मिळत रे बापा कड पांनूळ किं हा.
माणूस बरोबर अ भाषेवरन किंवा बोलण्यावरन. एकरूप होऊन जाते.
एकक जात दुसर काय कर सुट्ट काय करत बसत कोण आपल्याकडे आज हिजं करूया पापड उगद्या तिं करूया असंत. इकडे कोणी येत नाही.
हम्म, हम्म, इिथ आपलं आपलं करून मोकळं होत. आणि शक्यतो करण्यापेक्षा आता आम्ही. काय करतोय विकतच ते करून द ना त्यांच्याकडनं विकत घ्यायचं.
हम्म.
आणायचं खायचं मोकळ व्हायचं.
मी मी त्या घरती गेली की तिकडे आंब्या त वर्ष वर्षची चणी करते माझ कर लात रा सगळ्याग दोन माझ ब माझ आत्याची मुलं म्हणे सगळेजण पापड.
ते कसं सगळ्यांनी मिळून म्हणजे केलेलं असलं की तेची. प्रत्येकाच्या हाताची टेस्ट उतरत ना त्यात
ह नाही तिला पण मदत होते तिला त्यांना पण कर होते मला पणजे एकटीला होत नाही ना सगळं शेवया करून आण चटणी करून आण वर्षभराच एकदम सगळं मला तिला होत नाही. तिथं कसं. सगळेजण असते आम्ही सुट्टीत तेवढाच सगळेजण मिळून करतो एन्जॉयमेंट पण होत्या. भांड पण होत्या दगा पण करतय सगळे.
हम्म, आणि एकत्र आलं की जरा हे वेगळंच असतं.
हम्म, आणि कसा वेळ कसा जाते कळत नाही. पंधरा दिव इतक्या ते लवकर संपतात कळतच नाही. ह काल परवा आलोय असं वाटत. इकडं कस दिवसच जात एकट असते ना मुलं शाळेला जाणार. मिस्टर ऑफिसला जाणार ह म ते पंधरा दिवस मात्र मी कोल्हापूरचे खूप एन्जॉय करतेो पंधरा दिवस दिवस तरी असते. आम्ही शाळेच्या मैत्रणी एक दिवसेटून पन्हाळ्याला वगैरे फिरून येतोय सगळी अजून हही शाळेतली मुली आम्ही. टचमध्येध्ये अजूनहीे अ दोन हजार, दोन हजार सालचे दहावी पॅचन. तव्हाचे सगळे आम्ही अजून ते एकत्र येतोय, भेटतोय मग एक दिवस
आम्ही पण किती एक दोघी तिघीच एकत्र आहे, त्यावेेळेचेच आहेत. आम्ही पण दोघी तिघीच एकत्र आहे.
हा.
बाकीच्या कसं, ज्या त्या वेगळ्या आहेत. त्या गेलेल्या आहेत ना, त्यांचा आमचा काय म्हणजे संपर्क झालाच नाही.
हा हा हां.
आणि शाळेवाल्यांनी पण कसं ते गेट टुगेदर वगैरे काय केलं असतं, तर म्हणजे भेट ता आलं असतं. एकमेकाचे नंबर घेता आले असते, ते पण जमलं नाही.
आमचं कसं आहे, आम्ही एकाच एरिया मधले नाही, आमचं कसं म्हणजे एकाच एरियामधली शाळा. अशी गल्लीत शाळा असल्या, मग सगळे आम्ही एकमेकीचा नंबर कि नाही. आता सध्या जसं व्हॉट्सअप सुरू झालं तसं सगळी टचमध्ये आहे. नाही तर आधी काही एवढा संपर्क नव्हता.
नाही आम्ही पण म्हणजे गल्लीतल्या वगैरे आहे ना. त्या एकत्र आहे. पण शाळेतल्या म्हणलं तर कसं जरा, थोड लांब लांब च्या होत्या ना त्या. हम्म, चालतंय
हितच कट करा बघू. कट होईना ओ.